नमस्कार ताई.
नमस्कार मॅडम
हा काय करताय जेवण वगैरे झाले का? तुमचे?
हो जेवण झाले आमच्या आता इतक सर्व आवरलं काम,
हा, आम्ही पण आताच जेवलो चला म्हटलं फोन करून देऊ.
हो काय करता, बाकी काय म्हणता कशी तब्येत?
हा तब्येत वगैरे तर व्यवस्थित आहे. पण काय आता नरम गरम. चालूच असत आधी सारखं. तर वातावरण नाही लगेच शरीरावर त्याचा परिणाम दिस दिसतो.
पाऊस नाही ना, सर्व पावसामुळेच प्रॉब्लेम चालू.
हो ना थोडफार गरम गरम वातावरण झालं की लगेच. गरम म्हणजे एवढं? उष्ण असताना सर्दी होते, खोकला येतो.
बरोबर
हॅलो?
हा बरोबर आज ये येतोय मला
तेच ना. असं उन्हाळ्यात कधी सर्दी खोकला व्हायचा का?
हो, ना आणि पाऊसच नाही. त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम आहे ना आता कस शेती शेतकऱ्यांची बघा लागवडीचा टाइम आहे आणि पाऊस नाही.
हा ना काय माहिती असं थोडीशी आशा आहे की अधिक मास होत म्हणून पाऊस नाही आला. पण अधिक मास नंतर यायला पाहिजेत. काहीतरी बावीस तेवीस तारखेनंतर तर सांगतायेत की आहे शक्यता पण आता काय माहिती? कसं होतं.
आता नेमकं च पाल शेत शेतकऱ्यांच शेत शेती करण्याचा टाइम त्यात पाऊस नाही आणि नेमकंच त शेती काहीची झाली शेतीत लागवडत तर नेमकं च पाऊस पडणार.
तेच ना. ज्याची बागायत वगैरे असेल अ ज्याचा म्हणजे विहिरांना चांगलं पाणी असेलतर ते काही करू पण शकतील काही असं, याच्याने अ विहिरी च्या पाण्याने वैगेरे पण मं ज्यांची कोरडवाहू असेल त्यांना तर कठीणच आहे. त्यांना तर पूर्णपणे देवावर निसर्गावर अवलंबून राहावं लागतं.
हो तेच तर.
हूं!
प्रत्येकाचे हालच नावो आ त आपण बघा पाण्या वाचून प्रत्येका आपल्या अडतंच, कुठे पाणी ला लागत नाही आपल्याला.
तेच ना पाण्याशिवाय जीवन शक क्यच नाहीये एका वेळेस अ खायला नस तरी माणूस अ आठ दिवस, दहा दिवस जगून घेईन. पण पाण्याविणा माणूस नाही जगू शकत ओ. आणि मा माणसंच ठीक हे पण जे मुके प्राणी असतात, त्यांचे किती ती हाल अं म्हणजे पूर्ण जंगलं कोरडे पडलेले तलावांना पाणी नाही ते कुठे जात असतील प्यायला. माणूस तरी माणसाची सोय करून घेईल पण त्यांनी कुठे जाव
तेस तर.
हूं!
जनावरण पण बघा आता शेत ते गाय बैल अ हे शेती ते साठी खूप महत्त्वाचेत त्यांना जर टायमावर घास नाही मिळाला. चारा नाही मिळाला. तर ते काम. कसे करणार ना. एक जनावर अस. असल तरी म्हणून काय झालं कारण त्याच्यात पण एक जीवच आहे ना.
तेच ना
सर्व सर्वीकडे ते दूषित दूषित दूषित वातावरण ये.
हम्म कठीण परिस्थिती आली आता सदया तर
हो
वरून आजार निरनिराळे आजार होत असतात. काही पण नवीन नवीन ऐकायला येतं, हा व्हायरस तो व्हायरस.
हवा दूषित हे ना ओ. प्रत्येकाला तो त्रास होतोच, आहे.
हा आणि परत कंपन्या वाढताय, ह्या कसं ते वायू त्याच्यामुळं जास्त दूषित होतो.
बरोबर
हम्म त्यांचं पण सांडपाणी नदींमध्ये सोडता, आता इकडं इंद्रायणी नदीच्या काठी तर किती मासे मरून पडलेले होते. सगळं घाण पाणी. सोडलेलं होत, तर अक्षरच्या सगळे मासे असे तरंगत हो ते मरुन किना किनाऱ्यावरती.
तेच तर.
असं सगळी सगळी अशी घाण करून टाकते, इंद्रायणीच पावित्र्य किती सगळी विटंबना हो.
पाणी तेच पाणी जात, ना ओ प्यायला आपल्याला काही काही
हो ना तेच त्याच्यावरती प्रक्रिया करून फिल्टर करून येत, ते पिण्या योग्य झालं तर ठीक आहे. पण मग हे बाकी जनावर वगैरे त्यांना समज थोडी असते. ते तसच पाणी पितात.
बरोबर.
ह् मग मृत्युमुखी पडतात अक्षरशा गटारींच पाणी परत या मोठमोठ्या कंपनींच जे खराब असं वेस्टेज पाणी ते पण त्याच्यात सोडलं जात.
बरोबर.
हम्म.
त्यामुळे रोगराई पण भरपूर पसर..
हो ना नवीन नवी नवीन आजार ऐकायला येतात. पहीले कुठे होतं असं कॅन्सर तर किंचित... तच कधीतरी ऐकायला यायचं, आता तर बापरे! कॅन्सर म्हणजे, असं म्हणजे एकदम अस. तसं कोणाला पण होऊन जातो, कोणी तंबाखू खाऊ, नई खाऊ काही नशा करो नाही करो तरी पण.
खाण्यापिण्यामुळंच. प हा.
सर्वीकडे हां पहिले तसं वा वातावरण खूप चांगलं होतं त प म पहिलेचे माणसं ऐंशी, नव्वद, शंभर वर्ष वर्षापर्यंत एकदम व्यवस्थित होते.
आता तर पन्नाशी हां पन्नाशी गाठत गाठतच कठीण होऊन जातं.
सर्व सर्व अवघड झालीय समस्या खाण्यापिण्यात तेच हायजीन त्यामुळे त्या पटकन शरीराला त्रास होत
हो आणि परत आजकाल जो तो अ धंदा करायला बसलाय खाण्यापिण्याच्या बाबतीत पण त्यांना आरोग्याशी काही घेणं देणं नाही. मोठ्या प्रमाणात भेसळ करायची. एकदम खालच्या दर्जाचं अन्न, अन्न पदार्थ विकय विकायचे लोकं लोकांची त्याच्यात काही काळजी परवा करायचीच नाही फक्त पैसा कमवाय दूध दूध सुद्धा हां आता दूध सुद्धा नक नकली बनवायला लागले म्हणजे कुठे गेलं जग
सगळीकडे बेस
लहान लहान बाळांना हं की गाईचं दूध आहे अशा भरोश्यावर त्या लहान लहान बाळांना पण दूध पाचतो प ते पण एक विषच आहे
बरोबर.
हो ना.
त्याच्याने त्रासच होतो ना हो आप आपण थोडी आपल्याला माहित असतं आपण बनवत नाही आप तरी त्यातली कल्पना येत नस
हेच ना आपण मोठ मोठ्या कंपनी ह कंपनीवरती भरोसा करतो ह ही मोठी चांगली कंपनी तर जे पण असेल दूध म्हणा काही अजून दुसरे पदार्थ म्हणा चांगले च असतील पण भरोसा ठेवून हम्म घेतो सगळं.
तेच तर आता बघा मध्ये पण येईल वरती हे चालू होत कारवाई पनीर बनवता पण ते अ ह्याच होतं ना ते
हा ते असं काही पण केमिकल वगैरे त्याच्यात, रासायन वापरून बनवतात. हम्म. आम्ही तर खानचं सोडून दिल. चहा पण आता किंचित पाव्हने वगैरे आले तरच दूध आणलं जात नाही तर काळा च्या प्यायचा. वाटलंच तर मग काय? करायचं आरोग्याशी खेळण्यापेक्षा
बरोबर
ती सवय म थोडी कमी पण होऊन जाईल आणि आरोग्यासाठी पण चांगली चहा कमी झाला तर.
पहिले कस भाजीपाला ते एकदम चांगलं अन्न भेटायचं.
हम्म. तेच ना, टरबूज एवढे मोठे मोठे टरबूज त्यांना इंजेक्ट
इंजेक्शन देऊन मोठ करता बरोबर. बर आणि लहान मुलांना ते आवडतं ते खाल्लं
हा अहो ते आता नाही का माग पूर्णच्या पूर्ण परिवार म्हणजे ते रात्री टरबूज खाल्लं म्हने त्यांनी टरबूज खाऊन झोपले तर सकाळी उठलेच नाही म्हणे.
हो ना बॉम्बेची न्यूज होती ती.
हम्म. पूर्ण त्यांचं खानदानच हा ना. तर फळ आता म्हणत पौष्टिक असतात ते खावं तर त्याच्यात पण असं तर काय खाईल माणूस?
तेच तर.
मग. कठीण झालंय?
खूप अवघड झालं आहे.
हम्म. एक पर्याय आहे सेंद्रिय शेतीचा पण तो पण असं मुबलकच प्रमाणात त्याच पण उत्पन्न निघत. कारण त्याच्यात काही रसायन वगैर वापरत नाही ते कसं कमी प्रमाणात बनत. पण चांगल बनत. आणि परत कमी प्रमाणात बनलं. तर एवढी म्हणजे जनसंख्या एवढी, एवढ्यांच्या गरजा कसं काय पूर्ण होतील.
हो ना.
सगळेच हे हो. अवघड ए
ते आपल्याला नाही कळत जे शेतकरी आहे ते इतके जीव काढून शेती कर तात त्यांना फायदा झाला. तर त्याचा उपयोग आहे ना.
हम्म आणि परत हे देवाचं असं असतं, पावसाचं, कधी दुष्काळ कधी, ओला दुष्काळ. कधी त्यांची म्हणजे आयुष्य म्हणजे, वर्षभराची मेहनत असते ती. कधी लाभ होतो कधी नाही होत
अवघडच झालंय.
हम्म.
पाऊस येईल येल बोलस सात जून. पर्यंत सात जून च वीस जून झालं
तरी दिवस राहिले तुमचे दहा दिवस
हो ना
हम्म मागच्या वर्षी तर मे पासूनच पावसाळा सुरु झाला होता इकडे आमच्या इकडे.
हो ना
हम्म म ह्या वर्षी चालून जायच
जेव्हा पडायचा तेव्हा पडत नाही ना. नसता पडायचा तेव्हा पडतो
तो मग जेव्हा त्याचा टाइम नसतो कधी उन्हाळ्यात पाऊस कधी हिवाळ्यात पाऊस
हो
हम्म
अ टाईम बघताय ना तुम्ही
हो हो चला मग काही हो चला मग हो बोलू आपण हो धन्यवाद